हॅलो आटी!
काय माहीत बाई ते इंटरनेट कनेक्ट नव्हतं दाकीत काल दिवसभर भी. तसच होत दोन्ही
अरे! आमचं पण तस झालं होत नंतर. कॉलच लागत नव्हता. हा वर वरूनच सगळ्यांचा इशू होत तो. म्हण तुम्हाला लवकर झाला ना आम्हाला लेट झाला. तुम लई कमाई गेली ना
हाव म्हणूनच
हा म थांब म्हणे आता तुम लई कमाइ केली.
सगळे येऊ द्या तुमच्या सोबत म्हणून मग ते थांबायला लावलं तुम्हाला
हा
किती झाले ते?
माझे आता मी करेन ना तुम्हाला तर वीस कॉल.
होईन का त्याच्या नंतर परत पाचवी राहिली.
आ
परत पाच येऊ राहिले.
किती कॉल आहे पूर्ण.
काय माहिती नुसती येऊ राहिले. येड्यावाणी
तीस आहे ना पण म मी वाचले होते. तीस कॉल आहे.
तीस सांगेल मग आता अजून मग आपले दहा बाकी आहे ना.
हा माझी अकरा बाकी हाय. तुमचे किती बाकी ये??
आता हो दरून विस होईल बाई.
ह का आता मी करेन ना तुम्हाला आता माझा घ्यऊ धरून वीस होईल.
हा सगळ सोबत आता म्हणूनच थांबायला लावलं अंजेरी अंजेरी आहे पुढं काय
हा अंजल ताई हे. अंजली ताईनं लई कमाई केली आठशे एक रुपये दाखवत मला मला
सा होय.
पण आता माझे नंतरचे जे कॉल आहे ना. हे ह्यो म्हणजे हे कॉल काल पाासून मी पूर्ण बारा बारा मिनट बोलेली याला.
अ मी आता बारा मिनिटच बोललेली आहे. तर त्याचे मला किती चार चारशे काही पाच चार पाच असे झाले चारच मिनटं पाच सेकड.
हो का
हा कॉल पुरे भी होऊन नाही राहिले ते
हा म्हणजे शून्य नाही गेल बाई.
हा हा वाया नाही गेला फक्त मग कमीच सेकंद केले ना.
हा कमी सेकं द माझ्या एक कॉलला तसं झालं मग काल ना मी अर्चना तई सोबत बोलली ना.
हा
मिनट बोलली आणि ते काय दाखवू लागला शून्य सेकंड.
हा आता म पाच कॉल वाया गेले. पाच वाया गेले डायरेक्ट.
पण मी इतकं बोलू बी तुम्हाला तर चारशे पाचशे रुपये आले पण मला इतके बोलू बी. चौऱ्याहत्तर रुपयच आले ना.
नाही नाही नाही तसं नाही आलं ते आजुन इथ तपासून राहिले. सांगून राहिले ना ते. काय हे करून राहिले मग ते हा ते. नाही नाही ते नेट हे नाही राहिलं ना नेट पुरू नाही राहिलं ना त्याला कार्य तपासायला बी.
हा हा हा.
हा येईन ते आपल्याला माहिती ये ना ते वाया नाही जात म्हणून
हा जाऊ दया बाई जितके आले इ तितकेचं पण चौयातर रुपये कोणाचे बई इतके बोलू बी
नाही नाही ना असं कस बोलतो नं मंग त्याला काय म हा असं सगळ्यांना चालू ठेवत ना
हम्म
झाला का सैयंपाक?
स्वयंपाक झाला एकच चहा झाली आता ही पोरगी होमवर्क मी ना धुनो बाहेर टाकती. हम्म नाय माझे पण नाय धुतले आजूक पण आता जरसक ये ना
सुकेलेत हा हा
ह मंग ते कालचे आणि परवाचे कपडे होते ना त्याच्यात वास येत होता.
आ का?
टाकून दिलं मी पूर्ण बाहेर
हम्म
येतीनं आजुक तुमंच टाइम नाय झाला ना येनं काल जीना तेनं भरला ना त्यांनी
हा भारी वाटू राहिल ग अजून आता
हम्म
मस्त वाटू लागल लय ओटा बिटा छान दिसू राहिला.
हा आता छान दिसत असन
हा तुम्ही तर बाई तू इथं जे होत ते होत इकडे बांधालाच नको पाहिजे होत तुम्ही आता
अ
तुमच्या हिशोबानं प्लॉट घ्यायला पाहिजे होता तिकड
आम्ही ना
हाव
पण आता काय करती ते ऐकत नाई माणसं ऐकत नाही नं काय
काही दिवसात भाभी म्हणते आम्ही बी इद नाही राहणार ये पोरांच्या शिक्षणासाठी
कोण म्हणे?
भाभी
सज्जू भाभी म्हणत होती तुम्हाला
हा.
म्हणजे असं नाहीये का आपण राहणार नाही काय नीं पण आता त्यांची ड्युटी जर अ सम औरंगाबादला लागली
हूं हूं
मंग मला राहणारच ये ना
हा हा.
पण औरंगाबाद पण लागली त माझ म्हणणा असा का म्हणजे लागली बी त तुमचा टाइम मॅच होणार का? म्हणजे तुम्ही इथे आक अकरा अकरा अन बारा बारा वाजता येत्या घरी
हाव
मग तिथं काय करणार तूम्ही
नाही नाही त्याच्यापेक्षा इकडं इकडं तरी घेतला असता एखाद्या औरंगाबादला.
हा म्हणजे माझं म्हणणं असं का बाई पोरीच शिक्षण आहे.
हा वई शिक्षणाच्या आजकाललाही हेई जच त्याच
ते.
म्हणजे इथ नाही इथ होत ना तुम्हाला राहा पुरतं होत ना सगळं होतं ना.
नाही माझं म्हणण कसं आला बाई. जाऊन द्या आपल्या आपल्याकडून तर होणारच नाही म्हणजे घर हन ते होणारच नाही नंतर. झालं बाई तर घेऊ नाही झाला. तर ते आपल्यासाठी राहणारच नाही आपल्या आपल्याकडे कुठ बाई कु कुठली प्रॉपर्टी आहे का? भाई म्हण नंतर आपण ते चावी तर राहणार म्हणजे ते आपलं आपलं घर आहे बाई आपण उघडतू शकतो.
मग, फरक पडतो. नाही. जस एवढा खर्च त्याच्यात तर राहिले ना मग त्यामुळे जर बजेटच होतं तुमचं तर दोन तीन लाखात प्लॉट येत होता असं म्हणत होत.
हा म्हणजे प्लॉप येत होता म्हणजे ते
तुला सांगा ते आज येऊन तुला असता दोन वर्षात त्याचे डबलना पैसे वाढले.
आपले म्हणजे आमच्या घरच्या लोकची म्हणजे सोच का आहे. अ यांना औरंगाबाद भेटलं जर, तर आम्ही तिकडेच येऊ. हा, साल दोन वर्षांनी तिकडेच येऊ.
हा. पण मग नाही ग, इथं काय खेड्यात काई एवढं हे नाही समजा, हाय तुहावल साधन होतं. समजा ड्युटी ला होत माणूस. अ त्याच्यामुळ म्हणत होते, इथ बी घर होतच ना ग हा-हा
यालाच राई राईस आणि म्हणजे माझं नवरऱ्याला तसंच वाटान आणि यांना तसंच वाटान. हा ते म्हणन मला, म्हणजे या यालाच राहायचं नाहीये. तिला राहायचं नाही, म्हणून ती सांगती मग कशाला बाई जे कराय तुम्ही, तुमज जे कराय ते करा. हा, मग पैसे तर काय देवास हो
म काय चालूय मग बाकी
काय नाही. आता ये धून टाकला मी खिडकीत काय दरीत टाकलं पांगून पांगून.
नाही-नाही तेकडं सुकू राहिलं आज जरासा खुलसल, म्हणून आता बाहेर टाकता येऊ राहिलं.
दुसरं धून मग, तुम्हाला तर सोय आंटी
आता लई सोय ए ग, एढून-तिढून गन कपडे वाळू राहिलेले.
ह भाय
आता काही वांद नाही कपडे वळायला.
हा आता काही वंदा नाही. अन आमचे कपडे पण इतके निघते आहो आंटी तुम्हाला सांगते तीन दिवसा धुने पूर्ण माझं घर भरेले, बाहेरशी खिडक्या चार दोऱ्याये माझ्या.
ते पूर्ण भरले एकावर-एक टाकलं मी वाऱ्यान सुकनत. आणि आता परत धुन पडेल म्हणजे म आमचा आघोळीच आता.
इतके काय काढीत बसती आपल्याला माहितीय आपल्यालाच धुवा लागत आपल्यालाच तानाव लाग
पोर शाळेत शाळेच वेग राहते नंतर ती हिला जाते ना
शाळेचे रोजच कायला धूव्हायचे दिवसाआड धूव्हायचे, हा दिव आड धुवायचे.
हा.
नाही या दिवसाचे काय वळते का ते? मंग आणखीन घान वास येतो त्याचा नाही वाळले तर.
एक ड्रेस दोन दिवस घालतच नाही ते म्हणता मला नाही मला जमत धुन टाक बई जस तसंन ते मी वासन कसं वल्. चिलाप, मी वापरून घे, हा.
मानल्याव काय वास लागतला म्ह
हा मग त्यांचा रोजचा एक ड्रेस राहतो.
हा ना.
हा.
हम् बाकी काय चालू आहे मग, आता इकडं काही येतीक नाही मग?
अ तिकडे यायचंय ना अजू
म्याँव.
चला जे अधिक दिवशी पण म्हणजे यांनी सांगितलेल रविवारच्या दिवशी पडलं तर मी येऊ.
हा हा बरोबर आहे ना म
हा मग आता बी सुट्टी नाही भेटणार ना.
नाही नाही. स्लॅबच्या दिवशी अन राडा राहतो आता स्लॅब बी पडल्यावर बी अजून एकवीस दिवस त्याला पाणीच माराव लागत, एकवीस दिवस खोलल्या जात नाही परत. गंज म्हणजे त्याला वेळ लागवतो.
बोल ना.
एकवीस दिवसाच्या बाद स्लॅब खोलोतो उजून ते एकवीस दिवस झाल्यावर उजून ते वर पाणी भरून ठेवा लागत.
स्जो भााभी ना माझी सासूला नाही सांगावा बाई.
काय?
ती राहणार नाही.
नाही त्या नाही म्हणल्या मला.
मग कोणी म्हणलं तुम्हाला?
नाही त्या नाही म्हणल्या त्या म्हणजे त्या म्हणत होत्या मला नाही राहायचंय बा मला इथं. म्हणजे काल, हा त म तुझा नव्हता विषय काही. नाही, नाही ऐक ना काल आशा वहिनी अ या वैशुबाई मी बसेल ना त इड आल्या त्यात म्हणे बाई येऊगच इथं खर्च करू आहिले म्हणे तर आम्ही पण नाही राहणार आहे म्हणे आम्हाला तिकड जायचय पोरायचे शिक्षण ते
म्हणजे ना आंटी अ आमचं म्हणणं काय पुढं ना पोरगी बी दिली म्हणजे, पोरगी बी दिली पाहिजे ना आमची पोरी पोरगीला आत यना बाहेर म बघायला येता ना आजूबाजू कोण आहे कोण असा वा म्हणजे तुमच्यात कसा बुद्ध लोगचा नाही पटात असं म्हणजे अ ते काय म्हणता तुमच्या लोका लोकांसोबत राहिल का मग तसं म्हणजे आमच्या काय स आमच्यात कस बाई रायला मधी राहतो. बाहेर नाही निघत पोरी जास्त असा उदटपणा नाही जीन्स त्या नाही चांगला असा म्हणजे डोक्यात पदर बिदर तर ते काय म्हणते म्हणजे आपल्या लोक लोकात राहिल का ते वातावरण आपल्या लोक लोकातला राहतो.
नाही त्या तो नाही म्हणल्या मंगा मी म्हणलो कोण जायचं म्हण तर म्हणे आमच्या पोराला कोणा पोरी दिल्या पाहिजे म्हणे
हा म्हणजे हन्न गाव इतक लहाण
हा..
पहिले झाला आंटी. पहिले झाला आता नाही भेटत ना म्हणजे आम्ही च अ.. गावात पोती वाचायची सोय नाहीय. त्या पोरीची
हे सगळंच पाहा लागन ज्याच्या त्याच्या हिशोबान ज
हा म्हणजे जाऊन द्या बाई मी काय म्हणली जाऊन द्या बाई म्हणजे आपल्याकडे कुठली प्रॉपर्टी नाहीये म्हणजे मी घ कोणी इथं राहून इतकं पेमेंट आहे ना आपल्याला का बाई आपण लगेच प्लाट घेऊन घर बांधून फ्लॅट घेऊ कुडून आणण्याचा मग आपला, आपला इथं जर भाडेन राहिले तर रिटायरमेंट झालं तर म्हणजे आपली आपल्याकडे आपली घरची चावी राहणार पण जाऊ आपण राहू नंतरच्या नंतर पाहू बाई आता पुढचं पुढचभी पाहन म्हणजे एज्युकेशन आहे पोराचं एजुकेशन आहे पोरगी आहे, पोरग आहे कुडून आणायचं मग.
ह हाव.
पुर पुर पोरिसा म्हणजे शिक्षण आहे. पोरगाच शिक्षण आहे आता लाख, लाख दोन, दोन लाख पाच, पाच, दहा, दहा लाख इंजिनियर ला दहा, दहा लाख रुपये ते भरणं कुडून भलरायचं आपल्याला आपण कुडून भरू
नाही बाई पाहिजे मी ना तेवढी भराला
हा मग तेवढं भरायला पाहिजे मग आपण घर भी घेऊ त्यांचे शिक्षण बी करू त्यांचे लग्न बी करू कुडून करू अ.. इ.